काय करावासा?
काही नाही आता पाणी आ तेव पाणी भरून आता झालं.
हो ह एवड लेट पाणी आत येतय.
हो आज बकी लेट न आलत थोड.
हा हा.
येतय म्हणजे टायमिंग सोड काय नाही पाण्याच.
हा रहतयेत
अ रोज नाही चार दिवसान
पुर्तका मग पानी ते?
पुरते काी आतत साठवणला आहेत नाही भरपूर सेंटेक्स बॅरेल ते मात त्यांना काय एवढं हे लागत नाही.
हम हम
मग काय म्ह
काय नाही बघा निवांत तब्येत कशी हे मग तुम च्
हॅलो
हॅलो तब्येत कशी आहे म्हटलं?
मी मस्त आहे बघ तु कशी आहेस
मी पण मस्त आहे मी पण अस तर आवरलं का बाकीच.
बाकीच आवरल आता स्वैपाकाला लागायचं दर भोन पाणी आलत पाणी जरा भरलं पटपट पटपट पाणी पहील भरून घ्याव त मी आलं बी असत की ग दोन आताच असते.
एवढा वेळ असतय?
होय दोन तास तरी कंपल्सरी अस चार दिवसानी येते पण घरोघरी सोडत सोड असतं काय नाही. होय पुरतय पुरतय निवाण पुरतय आणि राहतेय जर पाचवा दिवस गेला का नाही? तरर जरा अवघड होतेय.
हा हा मग पाण आणि जर संपलं चार पाच दिवस नाही आल तर मग दुसरीकडे कुठे जातास का आणायला?
नाही बोरच तर हाय की बोर चालू आहे इथ बोर सगळ्यांच आता पहा घरोघर प्रत्येकाच बोर आहे.
हा.
पाणी मिळतय नाई सरकारी बोर आहेत खाजगी बोर हाईत अस पण आहे ते हॅलो हॅलो हॅलो हॅलो